हॅलो!
हा हॅलो.
आवाज येतोय का तुम्हाला?
हा यायला लागलाय, आवाज येतो.
हा बोला काय करताय. हो व्यवस्थित येतो बोला.
हा हा बर अह काय नाही आता घर सावरलं घरातलं आपलं ठिकठाक. थोडस आणि अजून आहे थोड आवरायचं आणि बसलोय मी. हम्म अह चहा चहा वगैरे घेतला? पाऊसच वातावरण आहे पूर्ण झालेय तसं. लवकर
हो तब्येत थोडी ठीक नाहीये तर हां मग जेऊन मी लवकर गोळी घेते.
अम हा हा हा.
हा त्यामुळे झाल आवरलं माझ तुमचा चहा नाश्ता झाला का? हो.
हो हो चहा नाश्ता सगळं आवरल
हां आज काय बनवला होता तुम्ही नाश्त्यात?
आज नाशत्याला सकाळी पोहे बनवलेले होते. चहा केलेला चहा पोहे तेनी सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला. चपाती भाजी पण तयार आहे. पण माहित नाय आता पोहे वगैरे खाल्ल्यानंतर एवढ्या लवकर थोडीच काय जात नाही. सवय नाही नाही एवढ्या लवकर खाण्याची दररोज हो.
हां नाही ते पण आहेच.
हम्म.
पाऊस आहे की नाही आज तिकडे
पाऊस म्हणजे असा. अअह वातावरण तर पूर्ण म्हणजे पूर्ण असं काळकाळ जरा झालेलं आहे. पण असं पाऊस पडलेला नाहीये, हां वातावरण पूर्ण पावसाचच आहे पण पाऊस नाहीये झालेला अजून.
हम्म हम्म हम्म ठीक आहे.
हम्म.
तुमची पण तब्येत बिघडली की काय
होय होय जरासं बिघडलेली ह्या वातावरणामुळेच थोडी बिघडलेली. आता थोडी म्हणजे आहे कमी पण अह जास्त बिघडलेली एक चार दिवसापूर्वी ह्या वातावरणात ते काय व्हायरल इनफे हो हो त्याच्यामुळेच.
हम्
ह
नाही ठीक आहे, बाकी मुलं तुमची गेली का शाळेला वगैरे.
हो हो शाळेला गेलीत की दोघ पण अ सकाळीच गेलीत आता- आपलं आठ वाजता.
हम
नाश्ता वगैरे करून ती पण अ गेलीत दोघं सकाळी आता- येेतात अ म्हणजे शाळा सुटते तशी त्यांची चार ला पण थोरल्या मुलग्याचा क्लास असतोय शाळेतच असतो त्यांच्या- क्लास म तो क्लास वगैरे ते न असं आवरून- म्हणजे त्यांचं जसं असतं ना रुटीन त्यांचं- कि चार सवा चारला शाळा सुटली ना त्याच्यानंतर एक पंधरा मिनिट त्यांना ब्रेक देतात- आणि त्याच्यानंतर मग त्यांना दिवसभरामध्ये- त्यांना काही शंका वगैरे असेल किंवा काय कुठल्या विषयाच नाही समजलं- नाहीतर हम ऑदर त्यांना काय तर- हा हा अगोदर काय तर म्हणजे सोडवताना वगैरे शंका आली असेल- तर मग शिक्षक काय नाय सगळे शिक्षक एक अर्धा तास असतात तिथे शाळेत. त्याच्यानंतर एक सवा चार नंतर. तर पावणे पाच, पाच पर्यंत काही तर त्यांच त्यांच्या त्यांच्या कामात असतात. मग तेवढ्या वेळेमध्ये म्हणजे ही मुलं सगळी विचारून घ्यायचं दहावीच्या मुलांनी त्या फक्त- ते सगळं विचारून घेतात त्यांना काय असायल काय म्हणजे- एखादी गोष्ट नाही आली तर समजले नसली तर ती विचारून घ्यायची त्यांनी- आणि मग पाच नंतर काय एक दोनच शिक्षक असतात वाटत त्यांच्या शाळेत मग ती नंतर- त्यांच्या देखरेखीखाली मग ही फक्त वाचन तेन करत असतात त्याच्यानंतर. मग घरी हा साडेसहा ला म्हणजे साडे- हा तेच साडेसहा नंतर मग घरी सुटली की शाळा घरी यायला एक पंधरा मिनिटं लागतात. पावणे सातला येतात मग. ते बरंय उलट म्हणजे हा मला माझं पण ते- हा मला पण ते बरं वाटलं ते- शाळेच जे जे काय असत रुटीन आहे ना ते मग मला पण बर वाटलं. कारण अ कसं होतय माहिते काय काय गोष्टी- ते आताच्या सिलेबस प्रमाण आपल्याला इतकं समजत नाही काय त्यातलं. आणि त्यांच्या शिक्षकाने शि असत त्यांना शंका विचारणं हे जरा भारी असते तिकडे ती त्यांची ती- शाळेतल्या शाळेत होऊन जातय त्यांच तसंही घरी येऊन काय सगळं टाइमपास होणार असतोय. इकडं तिकडं झालं काय खाल्ल किंवा काय म्हणजे हे अस-
आणि् जर शाळा जवळ असेल तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही.
जवळ म्हणजे तरी जास्त नाही एक- क जास्त जास्त किलोमीटर अंतरावरती आहे.
हम् हम हम्
मग मग ठीक आहे.
म मग त का मग- तर तो साडे सहाला येतो. परत तो आहे की, सहावीला आहे तो तेची पण शाळा चार वाजता सुटते, पण म्हणजे एकाच शाळेत आहेत ती दोघं, पण तो त्याची पण शाळा चारला सुटते, पण त्याच्या पण आता शाळेमध्ये कसं होतं, तो चारला शाळा सुटली की येत होता घरी, साडेचारला यायचा तो आलं की त्यांच्या शाळेतून सांगितलेलं होतं, म्हणजे त्यांना कसं होतं, हे चार दोघांचं रुटीन वेगळं होतं त्यांना नऊला शाळा असायच्या आणि पाचला सुटत होती, पाच म्हणलं तर एक साडेपाचला शाळा सुटायची, मग ते काय व्हायचं त्यांचं घरी येऊन त्यांनी काहीतरी आपलं म्हणजे ख खायला वगैरे अर्धा तास गेला ना मग सहा वाजलेलं असायचं, मग ते सहा नंतर मग त्यांना म्हणजे असं फिरता वगैरे खेळता वगैरे ते असं येत नव्हतं काय, ती कंटाळल्या गत करायचे, म्हणजे तर कसं व्हायचं, सकाळी उठली की ती सकाळी उठून मग त्यांच्या आवरावर, ते नाष्टा हे ते फक्त आणि त्याच्या ह्याच्यात त्यांनी जरा काहीतरी अभ्यास किंवा दप्तर भरणे वगैरे हे सगळं त्यांचं चालू एकदा शाळेत नऊला गेलीत की अकॅडमी असल्यामुळं ते कसं, पहिला त्यांचे वर्गातले काय तर त्यांचे क्लास बारा वाजेपर्यंत फक्त त्यांनी इंडियन टॅलेंट वगैरे ते नाचतेत, ते क्लास घेतात ते आणि नॉर्मली वर्गाचे जे विषय असतात, ते त्यांनी बारा नंतर शिकवायला चालू करतात. मग ही यांचं कसं त्यांची अशी भरकटली जायची, त्यांना वेळच भेटत नव्हता, लहान मुलांना आणि मग ती खेळायला त्यांचं हे नाही, मग ती नुसता अभ्यास, एके अभ्यास आणि ती खेळलीच नाहीत, व्यवस्थित बागडलीच नाही, तर ती खाणार कशी? पोटाला नाही खाल्लं तर ती अभ्यास वगैरे मग फ्रेशपणे तिने डोक्यातच ठेवणार कशी काय? ते सगळं त्यांच्या शाळेनं हा, त्यांची ती शाळेत त्यांच्याशी चर्चा करून तिने असं ह्या वर्षी निर्णय घेतला की मुलांना नाही, सकाळी आठ ते चार ठेवायची मग आता हा, मग आता आठ ते चार ते मी शाळा ठेवल्या, मग आता चार नंतर मग ते कसं असतं, त्यांना अं चार, साडेचार वाजता, सव्वा चारला सुट् ना, शाळा सुटून घरी येऊन मग जरा इकडे दहा-पंधरा मिनिटं खाल्लं की तो मग असं खेळायला जात होता, तास-दीड तास मग त्याचं त्यानंच आता दोन दिवस झालं असं करून घेतलंय की ते शाळेमध्ये आता कराटे शिकवतात त्यांच्या आणि त्याचा क्लास असतो, क्लास त्याचा काहीतरी चार ते साडेपाच क्लास असतोय आणि आता त्याचं त्यानं आता साडेचार ते साडेपाचला क्लासला थांबलेला असतो आता कराटेच्या मग साडेपाच नंतर घरी येतोय असं होतं त्याचं, हा.
अंंघोळ करू पाच मिनटात?
अहं
नाही, ठीक आहे. एवढ्याच जर ॲक्टिव्हिटी शाळेतच होत असतील तर मग बरं आहे मुलांना आणि शाळा त्यात जवळ असेल तर
होय मी जवळ अ एक. जवळ पण आहे शाळा आणि अ म्हणजे असतात लक्ष असतं मुलांचं वगैरे ते. म्हणजे शिक्षकांचं म जास्तीत जास्त लक्ष असते मुलांच्या वती. एकदम. लक्ष देन कारण थोडासाच पट असल्यामुळे लक्ष देतात तेवढ. त्यांनी असं काही जास्त मोठं काय असं कराय नाही पसारा शाळेचा विस्तार. आहे दुसरी म्हणजे खाली दुसरी शाळा म्हणून आहे पण यांच आहे ना ते. अकॅडमी त्याच्यामुळ ती लक्ष असतं तेवढं हा, म्हणजे त्यांनी. ही वगैरे आता ते एक्स्ट्राय वगैरे ते विषय हायच तो. पण अ शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर पूर्णपणे लक्ष असतेय. आणि दुसरं म्हणजे मुलानी पूर्ण कॅमेराच्या आहे अ निगराणी खाली कायमस्वरूपी ती. सतत मुश. ल हा, त्यांच्या पूर्ण ॲकडमी साठी पूर्ण कॅमेरा आहेत. सगळं बसवलेलं आहे तिथं त्यांनी त्यामुळ काय नाही सेफ आहे एकदम काय वाटत नाही. निवांतर डोळ झाकून आपण मुलांना. तिथ अक्षिप्त अशी शाळां आहे ती
हा,
अ उ, तरी तेनी चालू करून नाही तीच आताच. नाही ह म्हणजे. अ रिक्षा वगैरे लावणार लावतात पण ही दोघंही सायकल मारतात. त्यामुळे जातात सायकलन निवांत हा, जातात सायकलन दोघ. बघ हे तेवढं म्हणजे ते सायकलन जाऊन येऊन करू शकतात तर. शाळेले पण जातात आसपास इथे काही काम असलं तरी जातात ती. असत त्यांचं ह, ह,
नाही मग काही प्रॉब्लेम नाही.
मग तुमचं कसं काय गाणी मग अ,
काही नाही निवांत चाललंय.
हो, मग काय आता स सण वगैरे तुम्ही सगळे बनवत अस करता. तसा वगैरे सणाचं वगैरे ते.
हो हो हो हो,
हम, बेंदूर. तुम्ही कोणता सा कर्नाटकी बेंदूर का महाराष्ट्रन केला अस मग. कर्नाटकी केला.
की करतो तुम्ही कोणता करताय.
हा, म्हणजे आमच्याकडं पण कसं आहे अ दोन्हीकडं वेगवेगळे म्हणजे. माझ्या माहेरला अ महाराष्ट्रीयन बेंदूर होतो. आणि सासरमध्ये कर्नाटकी बेंदर होत. दोन्हीकडं हा, दोनकडं. ''अं'' जस अं वेगवेगळे ते बेंदूर होतात. थोडं हे इकडें कोल्हापूरच्या ह्या भागात लागल्यामुळे होतं.
गावानुसार प्रथा वेगवेगळे आहे तर कोण कर्नाटकी बेंदूर सेलिब्रेट. करत कोण महाराष्ट्रीयन.
हा करत पण अं‌ अं करण्या ची दोन्हीही बेंदुर सेमच पद्धत का ना हो
हो हो हो
हम्म हम्म
सगळे सेमच असते सोडा.
हा तेच कि मगं
हा आणि इकडे गावाकडे म्हटलं तर, बेंदूर खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतात.
हो ज्यांची बैले वगैरे आहेत, जनावर आहेत ते सण असल्यामुळे, हा हा.
हा त्यामुळं चांगलं सेलिब्रेट करतात. मिरवणूक असते, हा.
हा, ती बैलांची वगैरे ना?
हा म्हणजे रोजच्या कामामधून अ लोकांना पण थोडंफार हं काही तरी
हा हा ह, नाही त्यासाठी चं ते सगळे सण असतात बघायच, सणालाच सगळी घरी एकत्र आणि एक कसं हे असतंय सणात बघायचं आपण.
हो त्यामुळंच
हो हो, ते काय ते वेगळं असत आणि कि अं शेतकऱ्यांच्यासाठी हा बेंदूर सण
तुमचा आवाज ब्रेक होत
ते तर सगळं आवाज, बघा येतोय का आवाज? हा हॅलो मला याला होय काय? नाही तुमचा मला स्पष्ट यायला लागलं हा तेच तुमचा स् स्पष्ट यायला लागलेय आवाज खर, तेच कि मजे असं अ इकडे कसं आता मीच पाहिलेलं म्हणजे, आता मला दोन्ही बेंदूरमध्ये मी बघितलं पण फरक म्हणजे आता आमच्या इकडे ना म्हणजे महाराष्ट्रीन बेंदूर करताना ना इकडे अ असं सेम तसंच म्हणजे कर्नाटक बेंदूर सारखंच, म्हणजे बैलं वगैरे तेन असं स्वच्छ धुऊन वगैरे, त्यांची असे शिंग वगैरे रंगवायची ते त्यांना अस पूर्ण हे करायचं, सजवायचं वगैरे, फिरवायचं ते गावातन हे सगळं करतात पण आमच्या इकडे म्हणजे असं म्हणजे महाराष्ट्रान बेंदरामध्ये ना अ ते बाजरीचा वगैरे असा खिचडा तयार करतात तसं म्हणजे मी कर्नाटक, हा म्हणजे हा म्हणजे तिकडे पण, एवढं मी असं जास्त कधी लक्ष दिलं नाही तिकडं पण अ इकडं करत्यालं म्हणजे मला माहित होतं की, असं खिचडा वगैरे ते करायचा असतो बैलांना वगैरे तेन हा.
म्हणजे त्यांना रो जच्या खाण्यामधून काहीतरी वेगळं, तो एकच दिवस भेटतो ना खायला.
हा हा हा
हा तर करतात तिकडे पण, आता आधी सारख की एवढी अ बैल नाहीत बाळगत कोण
हा हा हा
पण ज्यांचे ज्यांचे असतात, ते तरी चांगले सेलिब्रेट करतात म्हणजे खूप चांगलं करतात हा.
ह माने मातीच्या बैलांनी ती घरी पुजायला असतात छोटी छोटी. हा आम्ही ते हो मग आम्ही ती पहिला लहान पहिल्या दिली की कुंभार वगैरे द्यायच आमच्या इकडं. असं म ते येते ना ना असंम कलर वगैरे तेन करायला असायचं आता ते शहरात नाही आम्ही बघतो ती कुंभार अ पहिला बाई असं होत ना कुंभार घरी आणून द्यायची ती मातीच्या बैला. आता ते सगळे अडवान्स झाले ते आता.